हॅलो.
हॅलो हां.
आवाज म्हणलं येतोय का माझा? आता?
आत्ता यायला लागलाय बघ. आत्ताही आलायं.
हा.
मगाशी ब्रेक होत होता गं. आवाजच येत नव्हता.
ते पावसामुळ गं. पाऊस चालू आहे जोरात.
पाऊस चालू आहे हा.
आठ दिवस इतका पाऊस आहे की, कु ठेही फिरायला जायला जमेना. व्यायाम बंद झालाय. इतका पाऊस चालू आहे.
हम्म, सेम आमच्याकडं पण तेच आहे.
तू पण जातेस फिरायला?
हो जाते की.
कधी? सकाळी का संध्याकाळी?
वॉकिंगला जातो जमल तस शक्यतो सकाळी जातो.
हम्म आमच्या इकडे सकाळच आमचा काही ग्रुप नाहीये पण सकाळचं वातावरण मस्त असते एकदम फ्रेश. त्यामुळ संध्याकाळी काय शक्य होतं नाहीच गेले तर मी सकाळीच जाते मग. पण ह्या पावसा पण या पावसामुळे काही शक्यच होई ना ग.
होय अगं, तेचकी पाऊस पडायला लागला की जाणं होत नाही मग.
त्यामुळं खाल्लेलं असं पचनक्रिया थांबल्यासारखी वाटते.
होतय होतय तस.
कोण सांगत योगासन करा हम्. म क परत सांग तात योगा करा, सूर्यनमस्कार घाला, हे करा ते करा.
ते चांगलंच आहे सोड आपल्यासाठी पण कसं आपण काय म्हणतोय चला फिरून येऊ अर्धा तास तास भर.
ते पण.
पण योगा पण करायला हा तसं म्हणतोय ग. योगा करायच तर माझी मैत्रिण आहे बघ ती जाड झालीय ग खूप आणि हा मग तिला आता योगा क्लास लावला तिने ऑनलाईनच.
हम्म.
ती करते बघ पहाटे साडेपाच ला उठतेया साडेपाच ते साडेसहा पर्यंत असते ऑनलाईन. करत्या मी म्हणलं काय फरक पडलाय काय ग बीमळ परवा व्हिडिओ कॉल केल ता मी, हा डायट पण करायला लागतय ना नुसतंच योगा करून काय करायचंय?
तेच की खाण्यापिण्यावर पण कंट्रोल पाहिजे अ स्पायसी खाणं स्नॅक्स जंक फूड्स वगैरे सगळं खाणं बिस्किट बेकरी प्रॉडक्ट शो साखर साखर कमी केली पाहिजे खाण्यात.
होय.
सगळं पूर्ण जुळून आलं तरच ते फरक
तरचच फरक पडतोय हा. तिचं झालंय तसं थोडी जरा दिसालय बारीक.
बरं.
हम्म थोडी आगदी.
नॉर्मल
हम्म.
त्यात हळूहळू सहा महिने तरी तिला दिलेच पाहिजेत त्याच्यात.
होय.
मग काय मी आता पुढं अंगण जरा मोकळ आहे मोठ.. तिथतं काय? पाऊस वगैरे नसतं अर्धा तास नाही पण दहा पंधरा मिनटाचं वॉकिंग होतं माझं मग.
होय ना, बास की मग तेवढं जरी झालं तरी
अलीकडं मी एक ठरवले ह्या पाच सहा महिन्यात की कोणाचाही कॉल आला कि बसायचं नाही बसून बोलायचं नाही. उठून फिरत फिरत वॉकिंग करत बोलायच हा.
हा.
तेवढेच आपले दहा हजार रोजची पावलं होतच नाही शक्यच नाहीये ते जिम शिवाय. पण भले आपले दोन तीन हजार तरी होतील हे दृष्टी ठेवायची.
होय होय.
ह आता एक नवीन मशीन आले इंस्टाला रील्स असतात बघ बरेचसेे असे अ हेथ जवळच आले काय बर त्या गावचं नाव कुंडल का काहीतरी आहे तिथं आले. मशीन आलेय वॉकिंगची जिम मध्ये नसते का?
हा हा.
तशा पद्धतीची म्हणजे आपण घरात कुठेही ते ठेवू शकतो कसही वापर करू शकतो हा नऊ दहा हजारापर्यंत काहीतरी आहे. मी आता मागं लागले मुलांच्या मला एक तेवढी घेऊन द्या म्हणजे रोजचे दहा हजार पावलं माझे चालणं होईल.
हा होय होय ते चालतय की मग पावसाळा म्हणायचं नाही हे नाही. घरातल्या घरात आपापलं वॉकिंग होतय.
वॉकिंग होतय.
तेच की खंड पडत नाही ग मग.
आणि रोजच गरजच झाल्यासारखं झालंय ते आता.
होय होय मेन तब्येत आहे तर सगळं आहे ना आपलं. आता तर सगळं काय आहे खाणं, पिणं काय नव्हेच.
शहरामध्ये तेवढं आहे. शहरामध्ये पाऊस असो, ऊन असो, हिवाळा असो काही नाही छत्री घेऊन फिरतील, रेणकोडा घालून फिरतील. अन् तब्येतीची काळजी प्रत्येक जण घेत.
घेतात होय घेतातच. आपणच जरा दुर्लक्ष करतो ग आपल्याकडं.
आपलीच जबाबदारीत आपणहून स्वतःला घेतले ना वाहून सगळं.
होय त्यामुळेच की.
हो म्हणलं पावसामुळं काय चालणं वगैरे होईना
हां.
बसून बसून तब्येत फुगायला लागले.
होय.
आणि आता काय मुलं बाहेर असल्यामुळं गोड खाणं, स्नॅक्स खाणं, जास्त ते पण काही प्रकार होत नाही.
कधीतरी आठवड्यातून एखाद्या वेळेस. पण एकेकांची तब्येत कशी असते बघितलीस का कितीही खावा तब्येत इतके नाजूक असते.
ह ह ह ह. अगं होय आहेत की आहेत आहेत बऱ्याच आहेत तशा. खातेत भरपूर खरं!
अर्धी भाकरी खाल्ली की असं वाटतं आपणच दीड दोन भाकरी खातो की काय!
आणि जेवलं नाही तरी समोरच्याला प्रश्न पडतो, हिला विचारू का नको? जेवलीस का? दिसते तरी ही जेवल्यासारखी.
होय होय
आ मग बारीक लुकड्या माणसाना बघितल की नाही मला ती म्हण आठवते. अरे खात बोक डाची, जात लाकडाची. ह्यांच्यावरूनच ती म्हन पडली असेल.
पडल असेल होय.
हा मग खान एकेकांच भरपूर असत, पण तब्येत बाकी
होय किती पण खावा काय नाही.
खाली नाही, काही नाही खरंच तर ते आपणच त्यांच्या पंगतीला बसल की वाटतय, अरे बाप रे आपल काय आणि त्यांच काय.
आणि खाऊन आपल्या आधी मोकळे.
होय, आणि आपण बसतोय घेऊन तेच.
हा रवंत करत बसत नाहीत.
होय
मग तू पण जात जा वॉकिंगला. चांगल असत शरीराला. सूर्य नमस्कार रोजचे दहा सूर्यनमस्कार तरी घातले पाहिजेत म्हणतात.
हम्म खर होत नाही ग.
शरीर दुखत का?
अ
शरीर दुखत.
शरीर दुखायच काय नाही, करायला तर पाहिजे सोड.
हम्म
त्याशिवाय काय खर नाही आता.
सगळ्यात सोपा प्रकार सूर्य नमस्कार घालणे. कमीत कमी रोजचे दहा, आणि अर्धा तास चालणे.
होय
आणि काय बरं ते मध्ये आल होत, सोळा तासाच फास्ट म्हणजे आज सं हा आज संध्याकाळी सातच्या आत जेवायच, ते दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या नंतर.
हो
सोळा तासाचा फास्ट केला तरी आपल जी चरबी असते ती वितळायला मदत होते म्हणे.
होतय खर तस. काय माहित आता.
म्हणून तेच सांगितलय सर्वांनी. हो
खर शक्य, अस कोण म्हणजे ज्याला आता खरोखरच अस सिरियसली तब्येत कमीच करायची आहे. ज्याच खाण्यावर कंट्रोल आहे तोच करू शकतोय ते.
मग
तेच की
बाकी
बाकी काय नाही हाय ठीक आहे सगळ. पाऊस तेवढा हाय चालू. छान पण वाटतेय पावसात कपडे वाळत नाही तो एक वि
कपडे सुकत नाही चिखल सगळीकडे
हम्म
ह मग आणि पण वातावरण तरी छान हम्म हिरव गार निसर्ग मग
फ्रेश वाटत असं
एकदम
हम्म
आणि काय मग तू जात तू योगा करतेस काय, काय सूर्यनमस्कार घालतेस?
मध्ये घातले ग दोन महिने सूर्य नमस्कार. आणि सकाळी ब्लॅक चहा काळा चहा घ्यायचा, संध्याकाळी ग्रीन टी चालू केली. परत अ दोन महिने कंटिन्यू सूर्यनमस्कार म्हणजे पाच पासून सुरुवात केली मी आधी पाच परत सात मग दहा, दहा वरती थांबले मी दोन महिने कंटिन्यू केले. आणि परत कुठे गावाला गेली की काय
राहिलं ग
ते राहिलं ते राहिलच परत काय माझ्याकडून झालंच नाही. बाहेर गेल्यामुळं हम्म लही प्रॉब्लेम होतय ग त्याच्यामुळे म्हणजे जी शरीराला सवय लागलेली असते ना
हम्म ती मग गॅप पडला की होत नाही ग मग
आठ दिवस जाऊन आले व मी परत आल्यानंतर एक इच्छाच नाही झाली माझी कारण तिथं ते हेच झालं ना स्कीिपच झालं आठ दिवस मग परत नाही होत बंद करायच ते जे बंद झाली ते झालीच परत नाहीच
ह ह
हो कुठ चाललंय प्लॅनिंग मुलांना आधी सांगितलंय की अहो मला एक माझी मशीन आणून द्या वॉकिंग ची.
होय ते बेस्ट राहील मग
हम्म दहा बारा हजार रुपये लागतील पण कस व्यवस्थित
आपलं होत आहे ना तेच की
हम्म मग काय तुला पण म्हणलं सांगा वयसला बघ घेतेस का तेच म्हण तुला पण सांग सांगा चर् म बत घेऊया ह
घिऊ हो हो चालतंय की तसं करू मग चालत चालत हा हा ठेवू मग
हा हा